हॅलो हा येतोय का आवाज
हॅलो हा येतोय की तुम्हाला येते का माधाव येत
हा येतोय बघा आता येतोय येतोय येतोय येतोय.
नेटवर्क प्रॉब्लेम झालाय.
हम्. होय होय अडखळत या लागलाय. मग, काही नाही बघा. हाय आता निवांत. हम्म. हा हा आता काय पावसाचं वातावरण झालंय जरा. पावसाचं वातावरण म्हणलं झालंय.
आला आला म्हणजे यताय पाऊस, नाही म्हणजे नाही. पावसाचे काय
होय होय आता तरी आता दोन तीन दिवस नव्हता त्यामुळे एवढं काही वाटलं नाही आता आणि भौते चालू होणार आहे असं म्हणायला लागल्यात.
नाही पाऊस पडायलाच पाहिजे ओ कसं पावसाची गरजच आहे आता. तर आपल्याला वर्षभर पाणी पण प्यायला मिळते. होय पिकं वाढतील. चांगला आणिले पिकं पिक तरी जरा स्वस्तही तर होईल.
होय नाही टोकन्या करून मग शेतकऱ्यांच्या वयाच की. पाऊस.
वाया म्हणजे आता मग. ते आठ दिवस कसला ऊन कसला ऊन पडलय टोकलेलं उघून आलेय. अ थोडं थोडस वर आणि कडक होऊन पडले. काय मग ते उन्हानें वाळूनच जायचं.
होय परत हे घ आता टी. व्ही. ला दाखवालतीत नव्हं. परत म्हणजे परत एकदा पेरणी केलेली असताना परत त्यांनी दुसरी पेरणी केली आहेह. आता आलेले सगळं वाहूनच गेले आणि काय करणार मग?
होय एवढच ते चार महिने पावसाळ्यात ते
होय.
आणि ते पा औषधाची फवारी ते मारून पिकं लवकर लवकर घेतात. ते काय पौष्टिक हाय का चांगला आहे, चार महिने चार महिन्यात पावसाच्या पाण्यावर घेतलेली पिकं ही चांगली.
हो आणि ते कसं आता झालंय ते पीक काढून परत त्यांनी दुसरं पीक घ्यायचं. म्हणजे सगळ्याला घाई आहे अस त्यामुळं सगळे हे झाले. माणसांची तबेती हे ते बिगडल्यात
होय आता पहिल्याचे माणसं बघा एशी नवद वर्ष झाले तरी अजून
कठीण म्हणजे अजून घट त्यांना नाही एक इंजेक्शन सुद्धा घ्यायला लागत नव्हतं अहो आता आपल्या जरा असं झालं की चला इंजेक्शन घ्यायला त्याशिवाय काय बरं वाटतच नाही.
खाऊन पिऊन आणि काय ना काहीतरी होत राहते.
होय होय आता चांगल्या चांगल्या माणसांना आता काय म्हणजे जास्त असं जास्त वर्ष असं जगणारे कोण म्हणजे एवढी नाहीत.
नाही नाही ते कस जन्मलापासून हे कसं? मूल अगोदर जन्माईच्या अगोदर पाासूनच त्याला औषध गोळ्या चालू आहेत.
होय आधीच त्यामध्ये सगळ इफेक्ट होतय आधीच्या आधीच्या लोक कना आता आधीच्या बायका सांगतात ना. अ म्हणजे आम्ही राहिल्यानंतर कसल गोळी सुद्धा खात नव्हतो काय नव्हतं तरी पण म्हणजे त्यांची एकदम मूल व्यवस्थित अशी सुदृढ असायची एकदम.
होय आणि ठंटाणीत औषध नाही का गोळ्या नाही. काय नाही
काय नाही आणि आता सगळ्याला पहिल्यापासून औषध एवढी फाईलच करून देते ती डॉक्टर
अ त्या घ्यायच्याच्या रक्त वाडीचे आहे ते बाळाच्या वाडीचे आहेय ते ह ज आहेय तेज आहे आणि ते बाळाचं हे चांगलं आहे का ते चांगलं आहे का त्या टेस्ट करा आणि ह्या टेस्ट करा
प्रत्येक महिन्याला हो आणि प्रत्येक महिन्यात त्याने काय नव्हत हे नाही सोनोग्राफी ते हे ते वेगळंच आहे
होय ते रक्त काढून त्या बाईचं पण हाल त्या पोटात राहिल्याला बाळाच बी हाल नॅचरली असं काही नाही बघा
होय होय
निसर्गाचा देवाचा आशीर्वाद असं काय नाही ते आपल्या औषधाच्या आणि गोळ्या जीवावर धान्य सुद्धा त्या औषधाच्या ह्याच्या जीवावर पिकवतात त्या मुलांचं पण तसच म्हणून हल्लीची मुलं पण लगेच पावसात भिजली काय झाली की लगेच सरदा्या बिरद्या लगेच त्यामुळेच होतय कठीण पणा असा कुणाच्यातच नाही
सण होत नाही ओ वातावरण लगेच आता जरा वातावरणात बदल झालं की लगेच आता आजारी पडल्यात बघा
होय तसच होतंय
होय आणि ते इंजेक्शन गोळ्या घेतल्या म्हणजे सवयच लागल्या हा चला आता बरं नाही तर चला डॉक्टरकडे जाऊया एक इंजेक्शन गोळ्या खाल्ल्या की कमी येते म्हणजे असं आपल्या शरीराला सवयच लागल्यावाणी झाले
सवय सवयच लागल्या आता तेरा वर्ष झाल्या म्हणजे मुलांना का नाही मी ते लहान असताना ती तीन ेत परत दीड वर्षाचा आणि परत साडेतीीन वर्षाचा आणि साडे पाच वर्षाचा अस तर डोस देतात
हम् हम हम
बघा की बाकीच एक्स्ट्रा इंजेक्शन असले काय नाही सध्या खोकला ताप आला तर का नाही तेवढा तात्पुरत्या गोळ्या आणयच्या त्याच्यावर जास्त काही देत नाही आणि तेरा चौदा वर्षानंतर मग होय तेरा चौदा होय त्याच्यावर आत्ता माझ्या पोरगीला मी परवाच इंजेक्शन दिलेय बघा
हा हा हा तसच पाहिजे नाहीतर कसं ते आपला आपण काय म्हणत नाही व पण ते आपल्या पेक्षा घरातल्यांचा दंगा चालू अस नाही बरं नाही हे ने जा दवाखान्यात ने जा असं चालू असते
होय आणि खोकला आला की लगचा लगेच तर ते खोकल्याचं औषध पाजा असं काय का करत नाही मी सर हा संध्याकाळोपताना हळद दूध टाकून पोरांना द्यायचं हा आणि ग कोमट पाणी प्यायला द्यायचं कोमट पाने हा ग्लास भर सकाळी उठल्यावर पण कोमट पाणी जोय जोपर्य खोकाय लागलाय ना तोर्ंत नुसतं एक सारखं दोन दिवस कोमट पाणीच द्यायचं आपल्या मनाने ते कफ सगळे छातीतले निघून जातात आणि खोकला पण कमी होत
कवर होते ना आता आमच्यात पण दोघींना ण तच के पाण्याच्या गरम पाण्याच्या बाटल्यात भरून ठेव मला त ला पिझ्झा व बया ना म्हधलं
आणि कसं जास्त वेळ पण ठेवायच नाही पाणी बॉटलमध्ये भरून
हा नाही रात्री रात्री गरम केलेला आता भरून ठेवले परत आता गरम केले की मग भरून ठेवायचं संध्याकाळी म्हणजे जरा कोमट
कोमटच द्यायचं पाणी असं गरम करून गार झालेलं पाणी का नाही एवढं नाही पण कोमट कोमट पाणी दिलं ना की कफ लवकर ढिल्या होत्यात आणि म्हणजे पोरांना आराम पडतोय आणि सर्दीला ह्यला म्हंटलासा ना तर सरळ सकाळ संध्याका संध्याकाळी झोपताना छातीला पाटीला, नाकाला, डोकाला गरगरीत विक्स लावायचा.
हा हा हा तसंच कराय पाहिजेत. जरा विक्स लावलं म्हणून सारखं सारखं दवाखाण्यात तर किती न्यायचं.
किती न्यायचं आणि दवाखान्यात गेल्यावर पाचशेची नोट सपल्यावरचं याय लागतयं. लगी दोनशे तीनशे रुपये आयेत आता पहिला आमी पन्नास रुपयेत गोळ्या पन्नास रुपयात गोळ्या इंजेक्शन घेऊन यायची ती.
हा हा. होय होय तेच की आता पाचशेची नोटचं लागतिया. दवाखान्यात जायाच तर काय
आणि आपला विश्वास नाही डॉक्टर वर सगळ्यात महत्वाची गोष्ट. होय जिथं जास्त होय.
तेच कि आता डॉक्टर एक असलं की नाही हे द्या ते द्या. असां चालूचं अस
असतय असतंय इवडूडूस तरी पण करत्यात ढिगभर. एक एक ठिकाणी बघा माणसं स्वतःच्या अ म्हणजे ह्याच्यावर अ काय म्हणत्यात ते अ स्वतःच्या अस मतानं काय म्हणत्यात मला शब्द तो आठवणा झालाय.
हा हा. म्हणजे एक करून हा झालेलं नाही तेच की आत त्मविश्वास ओ आत्मविश आत्मविश्वासानं क माणूस हा आता आम्हाला पण अस किरकोळ बर नसल हा नाही जाऊदे तिकड म्हणजे दुर्लक्ष केल कि म्हणजे एवढ हे होत नाही हा. आणि जरा घेत बसल की नाही मला काहीतर झालय असं म्हणल की मग आणि जरा ते मनात विचार
विचार येत्यात आणि ते कायतर होतयच त्यापेक्षा मनंच आपलं असं घट्ट ठेवायचं की बाबा मला काय झालेलंच नाही मला काय होतच नाही, मी कठीणच आहे आणि मी स्ट्रॉगच आहे आमच्या घरात तरी माझी तब्येत बघितलीसा क नाई हसशिला एवढी माझी तब्येत अशी बारीक आह. सगळी म्हणत्यात ढकलून दिलं तर पडल ह्यज्या अंगात काय जीवाय काय ह्यज्या अंगात काय तावाय काय खरं माझं मला माहितयं ना मी कठीण आहे किती पण काय पण होतेय मला काय होत नाही.
होय बारीक असलं तरी पण म्हणजे हे घट्ट पाहिजे नाओ.
हा घट्टच राहाचं अजिबात असं डोक्यातचं आणत नाही कधी सर्दी झाली खो झाला इंजेक्शन इंजेक्शन म्हणून मी तर कवाज घेत नाही लईच लईच मला क नाही पित्ताचा त्रास व्हायला लागला कधी तरी ती एखांदी गोळी आणून खायाची.
हा मा माझं पण तसंच आहे म्हणजे इंजेक्शन लईच जास्त प्रमाणात लई बरं नसलं तरच जायचं नाही तर किरकोळ असलं तर मी अंगावर काढून दोन तीन दिवसात जरा
दुपारचं जरा झोप काढली की येतंय कमी घरातली दंगा करत्यात जा जा जा म्हणून‌.
ते कस होतंय काम जास्त होतंय आपल्याला ते घरी असलेल्या माणसांना कनाही काम नाही निवांत आहे काय काम आहे असं म्हण म्हणत्यात. क नाई खर घर्यात एवढं काम असतंय नको नको नको होतयं घरातलं एवढं काम करा ति आणि कामावर जावा तिथनं आणि या आणि घरात करा त्या न क नाही शरीराला विश्रांती मिळत नाही त्यामुळं ते शरीर थकतंय त्यामुळं तेव्हा आजारी पडलयं पडतोय आपण. जरा विश्रांती घेतली कि मग बरं वाटतंय.
तेच की घरातल आवरून ते काम करणाऱ्यांना म्हणजे बाहेर जाऊन करणाऱ्यांना जरा लोड होतंय ओ. घरातलं करून ते आणि करायचं तवर संध्याकाळी पोरं आणि घरात येत्यात. संध्याकाळी
आणि कसं असतंय, हा आपण बायकांनी किती जरी कमवलं का नाही तर ते कोणाला दिसून येत नाही कि हिने कमवलंय, आणि हिने कटाळल्या आणि ही असला काय कोणाच्या डोक्यात विषयच येत नाही. त्यांच्या डोक्यात कसं, मी जास्त आपने माझ्यापेक्षा आमच्या मिस्टरांना पगार जास् ना, हेनी मला म्हणतात तुझ्या पेक्षा मला पगार जास्त आहे मग मी काम लय करतोय, काय घरातलं करून बाहेरचं काम करून मी येतोय, हे कुणाला लक्षात येत नाही ना, असं होतंय म त्यामुळं कामावरणं येऊन घरात काय म्हणतील काय पाहिजे, ते भाजी एक एक वेळा कामावरनं येऊन, संध्याकाळी रात्री बिर्याणी करायला लावतीत.
होय होय, होय की, चालत नाही होय. आता आणून दिल्यावर काय करायचं, करा म्हणून.
होय आणि म आणि कसं, कसं होतंय आप पन नाही करून दिलं, अन् आपण नाही करून घातलं तर ह्यांना घालणार कोण करून?
होय होय
असं पण होतंय, त्यामुळे ते गप करायलाच लागतंय. तर परवा तरी पोरगी आमची म्हणे, नाही मला पाव भाजीचं खाय अगं सकाळी नाष्ट्याला करतो, नाही मला आत्ताच खायचीय, नाही मी जेवणारच नाही मला आत्ताच पाहिजे. त्यात नाही माझ्याकडे शिमला मिरची, बाजारात घेऊ जाऊन मी घेऊन आले नाही. विसरले म्हणजे, कशाला म्हणलं राहुदे आता. आणि तिनं फ्लावर बघितला फ्लावर बघितला वाटाणा बघितला, तिला माहिताय पावभाजीत कुठल्या भाज्या लागतात. सगळ्या भाज्या घरात आहेत, फक्त शिमला मिरची नाही. मम्मी म्हटली सगळ्या भाज्या घरात आहे आणि पावभाजी का केली नाहीस, नाही मला पाहिजेच आणि मी खाणारच आहे. आणि आता ताच करायची. नाही उद्या सकाळी, सकाळी सकाळी करतो म्हंटलं, नाही नाही म्हटली मला आत्ताच पाहिजे.
मग असं पोरं पण होय, पोरं पण मग हट्ट करत्यात ओ. आता लगेच पाहिजे.
होय, मग असं वाटतंय ना आपण नाही मग करून घालणार त्या पोरांना
होय कोण, होय केलं तर सगळीच खातील ना.
मं आणि मग, असं वाटतंय एक काहीतरी केलं की आणि एकाचा ताप ताप वाचतोय. तर कुठला तिथनं तिथंच होतयं, त्याला खिस आणि तेवढाच हाय. ते पावभाजी करायचं, मग ते सगळे व्हेजिटेबल शिजवून घ्या. ते मिक्सरला बारीक करा, त्याला एक्स्ट्रा फोडणी द्या, त्याच्या वरनं बटाटा बी टाका. ते आणि लागतंयच, फक्त चपात्यांचा भाकरीचा ताप वाचतोय बघा.
मग तेव्हा तुमच्या त्यो तर वाचतोय आमच्यात ते नाश्ता करून जेवण भाकरी पाहिजेतच दुपारी. असं आहे. सकाळी नाश् सकाळी नाश् हा. आता सकाळी इडल्या केल्यानंतर, दुपारच्या जेवणाला आणि भाकरी पाहिजेतच की, भाकरी किंवा चपाती.
हो, मग मी बी मी पण तोच विचार करते, आता सकाळी इडल्या केल्यात का नाही मग दुपारी आंबोळ्या करूया? संध्याकाळी काहीतरी, ते पीठ एक एक दीड किलोचं भिजवलं का नाही माप दोन तीन टाइम होईल एवढं, भरपूर होतेय.
दोन वेळेला होऊन आणि शिल्लक राहते.
होय, सकाळी इडल्या केलेत्या, दुपारी आंबोळ्या करून खाल्ल्या, संध्याकाळी काय उत्तापा वगैरे काही केला, नाहीतर मग संध्याकाळी काय काहीतर करायला येईल जेवण.
होय नाही तर पो नाही, दोन वेळेला चालतंय सोडा. तिसऱ्या वेळेला म्हणतील आणि हेच कराय लागलेस काय, तिसऱ्या वेळेला जेवण पाहिजेतच.
तिसऱ्या वेळेस जेवण कस करा, खर खरं तसं नाही. सकाळी ते इडल्या करा, आंबोळ्या करा, उत्तापा करा झाला नाष्टा, कि बाराला आणि परत स्वयंपाकाचा राडा. भात भाजी भाकरी आमटी सगळं ते होऊन दुपारी झालं की चार वाजता चहा बरोबर आणि हना काहीतरी गरम गरम खायचंय
सगळं कराय लाग
संध्याकाळ आणि स्वयंपाका करायचं म्हणजे करायचं तर काही ते एवढं करायचं
केल्याशिवाय करा लागतच हम्म
करायला लागत म्हणजे केल्याशिवाय पर्यायच नाही आपण नाही करायचना करून घालायचो कोण
होय तेच क आता सुट्ट्याला तरी आता शाळा चालल्या ब सुट्ट्यात नाही तर भरपूर एक पदार होय चणग होय ते झालं की लगेच केलं की संध्याकाळने तळून बघा आमच्यात तर लगेच मग मी हे तळून बघ कस झालं बघूया टेस्ट चालू असते सकाळी गेलं की संध्या वाळलं म्हटलं के संध्याकाळी तळायचं असते
दीडभहि ना पंध्रकृतीला तडप्बा जात नाही
होय आता तळ तळत असशिला हम जास्त तरून खाल्ली फोडणीला पण तेल ते जास्त लाग त्याशवाय चचावभी होत नाही
होय कट पाहिजे आणि आमच्या मिस्टरांना नाही मिस्टर मुलाला आमटी ती भाजी कुठल्या नाही बटाटा म्हणजे काय आपण कशाची म्हण आमटी केली ती आमटीचं काय आलं नाही तर चातंय खर त्याला चकट आणि त पाणी तेवढं याला पाहिजे
याय पाई हा हा हा हा
शेंगदाणी आणि तेलाचा कट लई त्या्या दोघांना तिघांना पण तसाच लागतोय
मग तेच क एकामुळे मसऱ्याला पण सवय तशीच लागते ना
हा
हम्म हम् बरबर हा हा हॅलो हॅलो